हां. अ-बोला पाऊस वगैरे आहे ताई.
पाऊस अ चार दिवस खूप पडला. पण आत तर सध्या तरी काल आणि आज तरी काही नाहीये, दुपारच्या वेळी थोडा आभाळ झालं होतं. आता पण पाऊस नाही, आला हो आमचं.
येना झालंय आता दोन दिवस, आता मला नाही वाटत पाऊस वगैरे येईल म्हणून.
पण चार ते पाच दिवस खूप पाऊस पडला. इकडं पूर्ण आमचं गाव म्हणजे, पूल वगैरे बुडले तिथं. आणि रस्ते वगैरे सगळे बंद झालेत. होय पुर आल्यासारखं झाले पूर्ण.
कु म्हणजे कुठे राहता तुम्ही?
मी इंचलकरजीजवळ इकडे राहते. आणि म्हणजे आमचं गाव जरा, नदी शेजारीच आहे त्यामुळं कसं. हा थोडं जरी पाणी आलं की, गावामध्ये येतेस होय.
होय.
आणि पूल,
न तुमचं,
हो शेती व म्हणजे पाणी कसं, शेतात शेत सगळं नदीच्या जवळ असल्यामुळं. पाणी वगैरे वाढले, की सगळे. हा आणि, त्यामुळं कणी सगळं शेतात वगैरे, पाणी येऊन पीक वगैरे खराब होतं थोड्या प्रमाणात.
होय ना, पुरामुळ खर तर खूप नुकसान होत. ते एक म्हणजे, न्यूज मी बघली होती, एवढा पूर आला. आणि सगळीकडे पाणी म्हणजे, त्या पाण्यामध्ये ना बरेच लोकं वाहून गेले होते. मग ते परत नंतर पूर कमी झाल्यानंतर जे, काय काय लोकं झाडात नी हेच्यात नी आडकलेले नाही. भरपूर प्रमाण बायकाच होत्या, त्या म्हणजे. काय होतं मला एक्झॅक्ट मला माहीत नाही. पण ते पुरामध्येच हे झालं होतं.
हा हा, म्हणजे कधी झालेलं हे.
आत्ताच न्यूज असेल. एक दोन दिवसाची म्हणजे आता हे, पावसामुळे हे झालं ना पूर वगैरे, कुठे कुठे खूप नुकसान वगैरे झालं नाही का. मग. त्या अशा बायका वगैरे ना, झाडांमध्ये हे ते अडकलेल्या म्हणजे विचित्र पद्धती आणि असं. शरीर वगैरे एकदम ताटलं होत नी. का ते पा हेन असं एक तर, कार वाटत होतं म्हणजे ते, बघायलाच नको वाटत होतं म्हणजे, किती पुरामुळे ना किती नुकसान वगैरे होऊ शकत.
होय. पाणी म्हणजे जितकं आपल्याला गरजेचं आहे, जेवढं चांगलं आहे. त्यापेक्षा कितीतरी पटीने वाईट आहे हे. म्हणजे असं बघितलं, ऐकलं नंतरन अंगावर. ते शहारे येतात, असं काहीतरी होतंय.
साधं ते असं एखाद्या रस्त्याला आपण जाता येत असेल, आणि तिथे जर पाणी जरी नॉर्मली पाणी आलं की. आपण त्यातन चालत जाऊ शकतो, पलीकडं तरी पण असं किती. म्हणजे मनामध्ये भीती वगैरे असते ना, आणि का तर ते आता पुराचं वगैरे ते. पण बघितलेलं असतात ना, पिक्चर्स वगैरे म्हणा ऍडव्हटाईज वगैरे म्हणा. त्याच्यामुळे एवढं हे भीती निर्माण झाल्या ना. आत मध्ये कि नकोच म्हणजे, ते नकोच वाटतो पूर वगैरे मला भितीच वाटते. म्हणजे विचार काय येतो की, लहान बाळं म्हणा म्हणजे मोठ्या माणसांच. च वेगळा पडतं ना आपण ते लहान बाळ वगैरे मला ते एक नाही खातत पाहण्यामध्ये त्यांचे. हो मला पण तेच मला आठवलंच की हा.
हा हा म्हणजे मी परवा याला जरा ताप आलेलं आणि आमच्या कसं नदीच्या. पलीकड नदीच्या अलीकडे आमचं गाव आहे आणि नदीच्या पलीकडं म्हणजे आता दवाखाना आहे तो आम्ही तिकडच्या साईडला दाखवतो नदीच्या पलीकड जे गाव आहे तिथं. मग याला घेऊन चाललेलो आणि पुलाच्या काठोकाठ पूर्ण पाणी आलेलं म्हणजे पूल वलडून प बाहेर यायचं एवढंच राहिलेलं. आणि म्हणजे त्या पुलावरून जाताना पण मला हेच भीती वाटत होती आता काय होतेय काय. खायला घेऊन चाललोय पलीकडं असं वाटत होत. आणि कसं गरजेचं पण होत जायचं आणि त्याला दुसरीकडे दाख व्हायचं म्हंटलं तर असं लगे लगे बरा पण होत नाही. म्हणजे जन्मापासून त्याला एकाच ठिकाणी दाखवले ना त्या दवाखान्यात मग असं लगेल लग हे दुसरीकड दाख कोण तर तिथलं गुण येईल की नाही असं पण वाटते मग त्यामुळं.
ते कुठला आठवत माहिती आहे का ते नाही खात झाले की बा दोघे जण बुडले पाण्यामध्ये. आणि आईन एवढी घट्ट मिठी मारलेली असते बाळाला हो. एवढं म्हणजे भे मला ते. त क्षणच आठवलं तर किती वेगचित्र वाटतं ना ते म्हणजे आपण ते कुष्ठ. ते इमॅजिन करतो गेला असला हा मी पण तेच मी म्हणते. की तिची म्हणजे धडपड किती झाला असेल आणि किती म्हणजे मला ते आत बोलता पण ये ना एवढं म्हण जे ते पाण्यामध्ये ना खरंच. ऑदर म्हणजे काही असेल तर एखादी गोष्ट आपण ऍक्शन घेऊ शकतो काही करू श म्हणजे कमीत कमी प्रयत्न तर करू शकतो. पाण्यामध्ये पवा येत नसेल तर काय प्रयत्न काय करणार आहे आपण. हा म्हणजे पो पहता येत नाही काय हात. पाय हलवलं तरी म्हणजे ते समजलं पाहिजे कशा पद्धतीत हलवलं पाहिजेत वगैरे. आणि बाळ झोपत असलं ना तर.
आणि आपण गुदमरत असतोय आपला पूर्ण म्हणजेे निमा अर्धा जीव. त्यामध्ये अडकलेला असतोय आणि आपण म्हणजे हात. हा ते च्याल चाल हालचाल करायची तरी कशी त्यावेेळेला म्हणजे त्या क्षणी समजायला पण पाहिजे.
हा.
असं पण होते आणि आमच्या गावात. पण म्हणजे इकड आमच्या गावा जरी एक गाव आहे तिथे कस त आमच्यात कस इथं पूर येते ना तसंच त्या गावामध्ये पण जरा पाणी आलं होतं. दोन हजार एकवीस साली आणि. त्यावेळी म्हणजे दोघं तिघंजण काहीतरी ते फुलाचं म्हणजे. अ कुठपर्यंत पाणी आले हे बघण्यासाठी गेलेलीत म्हणजे सरपंच च उपसरपंच आणि सदस्य कोणतरी होते वाढत अशे तिघ जण गेले होते. आणि मध्य्या म्हणजे फुलाच्या निमम्यापर्यंत गेलेलीत वाटतं. आणि पाणी एकदम जास्त झालं म्हणजे ट्रॅक्टर मधून बसून गेलेलीत. तेनी आणि पाणी एकदम जास्त एकदम आल्यामुळे किणी हा. ते तिघ पण ट्रॅक्टर पलटी होऊन त्या पाण्यामधून वाहून गेलेलीत. आणि दोघांचा प्रयत्न जरा काटो म्हणजे पुढच्या गावापर्यंत जाऊसपर्यंत जरा. असं कडेला येऊन दोघांचं प्रेत सापडलेलं. आणि एकटाच ना असं ऊसात वगैरे जाऊन अडकलेलं ते. त्याची खूप शोधशोध केलीली त्यांनी कमीत कमी दीड ते दोन महिने. तिने शोधत होती पूर्ण पाणी असं कमी होई पर्यंत शोधत होतीत कमी झाल्यानंतरण खप शोधलीत. त्यांनी पण सापडलंच ते नाही ते. आणि ऊस कस जरा वाढलेलं त्यामुळे ते ऊसाच्या आतमध्ये गेलेलं दिसलं नाही ते आणि आठ ते नऊ महिन्यानंतर ना ते ओसतोडची माणसं ज्या वेळेला आलेली त्यावेळी ते ओसतोड म्हणजे निम्यापर्यंत गेल्यानंतर न ते पूर्ण प्रेत तिथं कुजून सगळ्या अस हाडासा कपडा पडलेला आणि म्हणजे त्याची अंगठी आणि चेन वगैरे होत ना त्याच्यावरून ओळखले. कि हे प्रेत त्याच माणसाचं आहे असं हा.
नाही म्हणजे काय गोष्टी होऊ शकतात आणि काय अ ह. बर आणुया.
असं सगळं झालेलं.
मग तेच के पाल बर बर. कसा बोलतोय बघ की ग ते घट्ट्या आण मला खेळायला.
होय.
ले अ समजत सगळ्या गोष्टी समजतात. काय बोलल ते समजत ह खूप हुशार आहे.
हम्म हम् ते म्हणजे घरातली आपण घरात कशा पद्धतीन त्याला संस्कार देतोय कस हा त्या पद्धतीनं मुलं ऍक्टिव्ह होत जात
हो होतातच असं त्याला अस बेसिक सांगितलं न की बोलू नको वगैरे अस सांग किंवा हळु आवाजात बोलतो. कधीतरी म्हणजे एवढं नाही देत हा ऐकतो लगेच आणि
हा हा मोबाईलची वगैरे जास्त सवय नाही आहे काय त्याला?
जेवताना फक्त मी देते म्हणजे कसं
एका ठिकाणी बसतोय.
हा बसतो ना आणि खातो पण व्यवस्थित त्याच्यामुळे मग मी तेवढ्या पुुरत देतो. त्याचा ऑटोमेटिक पोट वगैरे भरलं ना की तो असा देऊन टाकतो. मम्मा बस मला का तर त्याला माहितय मोबाईल जोपर्यंत आहे तोपर्यंत मम्माच चारत राहत मग तो काय आयडिया करतो की बस जेवायचं बस झालं की हा मम्मी न तुम्हाला भास झाला म्हटला मीे खेळ त आता असं म्हणतो मग मला समजत याचं पोट भरलं ते असं. जास्त नाहीे हा ह. त्याला म्हणजे कसं आहे असं अ श एखादी गोष्ट समजावून सांगितली वगैरे कि लंगेच म तो असं ऐकतो वगैरे एखाद्या वेळेस फक्त की बाबा नाहीच ऐकायचे आणि मम्मी जास्त फोर्स करते आणि मग तो नाहीच ऐकत माझ.
हा हा.
आता इथे आमच्या इथे पण पाऊस वगैरे एकदा अ पूर आला होता नाही का नदीला. म्हणजे भरपूर काळापूर्वी आमच्या शक्यतो नदीला पुूर येत नाही मग आमच्या गावची अशी प्रथा आहे की आमच्या देवाच्या पायरीे चार पायरे आहेत मग तीन पायरीपर्यंतच पाणी येतं चौथ्या पायरीला पाणी टच झालं की हाय या स्पीड मधे पाणी माघारी जात. मग कितीही पोर येऊदेत हम आजपर्यंत आम च्या गावामध्ये एवढा पूर नाही आला की माणसांना प्रॉब्लेम् झाले तसं तसं कधीच नाही. अ आणि आम्ही माळावर राहतो आणि गावत नदीच्या काठीला गाव आहे आमचं. आमचं पण पण निम्म गाव नदीच्या काठीेला आणि आम्ही माळावरती राहतो मग निम्या रस्त्यापर्यंत म्हणजे वड्यानं वगैरे ते पाण्या असं वर चढत आणि वडा ना अ निम्म गाव आहे ना त्याच्या वर म्हणजे तिथून पुढं आम्ही राहतो आणि त्या वड्याच्या अलीकडे ते सगळं गाव राहत. निम्म गाव राहत मग, त्या वड्या-वड्याने पाणी मग इकडून अस गावात शिरत. मग ते मंदिराच्या आमच्या पाच सहा पायऱ्या आहेत, मग त्याच्या तिसरी पायरी झाली. चौथ्या पायरीला पाणी टेक झालं ना
हा हा.
की ऍटोमेटिक आमचा पुर माघारी जातो म्हणजे आम ते देवाचं ते महत्वचं आहे. असं की गावाला आमच्या कधी जास्त दोष परिणाम नाही होणार, कुठल्या गोष्टीच जास्त बाद नाही होणार आणि देवाच स्थान आहे ना ते प्रॉपर चांगलं आहे म्हणजे असं हे राहत. महत्त्व म्हणत ना आस
चांगलंय पण ते ऐकल्यानंतर ना असं म्हणजे वेगळं काहीतरी वाटतंय. पण अ हा अशा गोष्टी पण असतात रियल कधी कधी.
एकच वर्षी म्हणजे लई आम्ही आम्ही छोट आम्ही नव्हतोच ऍक्च्युली. अ आमचे पहिले म्हणजे घरातले वगैरे असतील. मग ते आमचं पप्पा वगैरे छोटं होतं, मग त्यावेळेस पूर आला होता. खूप मोठा पूर आला होता. आणि मग त्याच्यामध्ये ना अ बघ की ब-बोटीनं माणस बाहेर काढायची चालली होते, मग त्यावेळेस बोटीचच जास्त हे होतं. एकच बोट होती आमच्या गावामध्ये, मग त्या बोटीने सगळी माळावर ते माणसं आणून वगैरे सोडले, पण अस कोणाला प्रॉब्लेम्स वैगेरे नव्हतं झालं. पण पाणी जास्त असल्यामुळे माणसांना चालत तर बाहेर निघू शकत नव्हते ते. बायका वर गेरे पोर ब म्हणजे छोटे मोठे नाही का मग एकच माणूस होता अब्दुल म्हणून नावाचा म्हणजे त्यांचं अजून नाव निघतं. की म्हणजे कायतरी अस ते ना अस क्रेज की बाबा त्यांनी ही गोष्ट केल्या अशी, मग ते कित किती वर्षापूर्वी त्यांनी ती गोष्ट केली, पण अजून माणसं म्हणजे गावात अस पाणी वगैरे वाढलं ना, सगळ्यांना आठवण त्याच गोष्टीचे होते. हा आणि ते अब्दुल काकांनी बाई एवढ्या वर्षी म्हणजे त्या वर्षी सगळे गावातले माणसे म्हणजे भरपूर आले ना. दोन एक हजार माणसं म्हणजे वाईच झाले का? मग तेवढे सगळे माण स त्यांनी त्या बोटीन त्यांच्या एका बोटीनं एका रातीत बाहेर काढले होते. आणि पाणी वाढत होतं. भरपूर पाणी वाढत होतं, मग सगळे भिले होते ना ते असं तसं, पण काढली बाई त्यांनी आणि त्याच्यावर मग कधी आमच्या गावात कधी पूरच नाही आलेला काय ऍक्च्युली. ते असं महत्व असल्यामुळं ते कधी येतच नाही आता तर, हम्म असं. आणि आमच्या गावात देवाचं ना असं मंदिर माळावर आता जास्त वस्ती राहायला लागल्या. आणि गावामध्ये गावातले पहिले पहिले जुने लोक नाही का, मग अ आमच्या देवाला वरती आणायचं होतं माळावरती. माळावरती पेस वगैरे जास्त होता. तर देवा-देव तिथं स्थायिक आहे ना, मग त्यान तु ते ची जागा नाही सोडली. कौल वगैरे दिला नाही म्हणजे सगळे म्हणत होते की वर नेऊया मंदिरच वर हा. मग तो म्हंट नाही जे माझं स्थान आहे तेच असेल माझं. तुम्ही भले सगळे वरती जावा पण मी इथून हालणार नाही. असं कौल दिला होता त्याने.
मग नाही गावातल्यांनी मग तिथंच केवढं मोठं आमचं मंदिर वगैरे गावात काठी शेजारीच बांधलंय.
नंतर नागाच्या आता नागोबाला जे आपण पूजन करतो ना, तर आम च्या नदीकाठी ना, दगडाची नागाची मूर्ती असते ना ते नदीकाठी येऊन थांबले होते, नागपंचमीच्या वेळेस. हो मग आम्ही दरवर्षी त्या अ नागोदच्या पिंडीचंच आम्ही पूजन करतो.
हा हा. मग त्याचं मंदिर वगैरे बांधलेलं आहे आता, काही ते आहे तिथेच म्हणजे नदीकाठीच आहे अजून?
हम्म, ह ताई कट करू का, नंतर करू?
हा हा ठीके आहे चालेल.
ठीक आहे बाय, आवाज म्हणू हा आवज म्हणू का बाय बाय. गाणी गाणी घट ते कोणाला.